हॅलो, हॅलो. हा आत आवाज येतोय आवाज येतोय हो येतो येतो बोला. येतो आवाज येतो बोला बोला. झालं का जेवण? हो जेवण झालं तुमचं.
हो झालं ना.
आज काय होतं.
आज उपवास होता गुरुवार.
हो आमच्याकडे पण गुरुवार होते. हो ना. मग काय केलं आज तुम्ही जेवण?
वरण - भात, कोबीची भाजी, खीर.
अरे वा वा वा! आम्ही पण वरण भात रस केला आंब्याचा, हो का? हो रस पुऱ्या.
हा हा.
केली आम्ही फ्लावर केली, हो का? हो तुम्ही खीर के लेकीन आम्ही रस केला.
हा. आणि उपास सोडायला मग गोड पण पाहिजे ना.
गुरुवार आहे ना त्याच्यामुळे काहीतरी गोड असला म्हणजे कसं
हो.
छान वाटत. हा, आवरल भांडे वगैरे. जेवणाचे कस आवरलं, हा ना.
हो, तुमचं आवरारलं का?
हो आवरडलं आमचं पण.
हो ना हा हा.
आवरलं आता म्हटलं जेवण झालं आता चक्कर मारायला निघू, एक राऊंड मारुया. हो जेवण झाल्यावर जाते. पण आम्ही, हा हा शत पावली काय? शत पावली हो. थोडंस केलं पाहिजे म्हणजे खालेल जिर्तबी झोपन लागते, हो बरोबर हे ना. तुम्ही नाही जात का? नाही जातो ना आम्ही पण जातो. हो का? हो थोडस फिरलं का बरं वाटत, हो बरं वाटत ना.
हम्म, जेवण करायच म्हणजे सहा वाजता पण आम्ही फिरा
पण आम्ही फिरायला जाऊ. हो का? आम्ही काय करतो आम्ही रात्रीच जेवण वगैरे वगैरे झाल ना म पावली करतो आणि मग सकाळी ना सगळे सहा ते सात योगा असतो आमच्या इकडे कालल्स लावलेला आहे ना योगा मग योगा झाला का परत एक दोन राऊंड